हॅलो
अरे कुठे आहे. कुठे गेला.
काय नाही आकोला आलतो.
हो तेच म्हणलं‌. तुल लय मोठे फोन लावले म मंगाशी. तो फोन काय उचललाच नाही.
हम्म
आता जमल काय?
हो आवाज तर यायला कुठे आहेस तू. म्हणजे घरी आहे का कुठं अकोल्याल. कुठ गेला.
सकाळीच आलू अकोला
हो का. तिकड नेटवर्क चालत नाही का?
इकडे कमीच आहे जरा‌.
हो का तेच म्हणलं इथं इथं पण नेटवर्क नाही चालवले का? म्हणजे इथे याच्यावर चालू आहे आपलं नेटवर्क. वायफायवर चालू आहे.
काही योगी अजुन काही सुरू झालं का नाही.
काय माहिती गणेश होता एक. आणि गणेश आणि ओमबोंडीचा आलता त्याच्यामध्ये.
त्याली केली का मग पहा.
हो त्यारी पाठवलं होतं. त्यायन मग त्या ग्रुप मध्ये ऍड झालं वाटते.
ऍड झाले.
हम्म ऍड झालीत.
बघ करून पाहिलं मी.
झालं ग मग. काही मेसेज आलता का?
अरे याच्या आधी एक हे टास्क दिलता.
हो का.
झिरो सेकंदातच झाला.
हो का ती मग फेल झाला रे!
मग आता ते कॅन्सल झालं असेल. उलट ती दिवसाचे पाच भेटतात.
हो पाच भेटतात वाटते.
काय मग आज पार्टी आहे का तुया कडून?
नाही रे, मायाकडून नाही पार्टी आज. म्हटलं होतं, पण आता पाणी किती झालाय पाहिनं बाहेर.
खरंच आज शुक्रवार हाय ना?
रवीवारी आहे, पण ते पाणी पाहिजे ना बाहेर किती झाल.
इकडे तर काहीच नाही.
कोणा तिकडें अकोल्याला पाणी नाही काय?
मघा झालंते शितोडे जरासे आता काही नाही.
हम्म, इकड चालूच आहे पाणी आतापण लई मोठं चालू आहे.
इकडे बघा एकठूक झालागड्या.
हो का? ते अरे तेवा तिकडं, ऊन पण लय तपतय ते अकोल्यात.
आकोला लय तापतीये.
लय जास्त तपतय खरंच, इकडं आपल्या इथे लय कमी पण तपते तरी पण तसं पाहिलं
आणि ट्राफिक तसं हे नाही हित, गजबोज च झालं ना सगळ
हो यार लोक पण लयं राहतात तिकडे अकवल्यामध्ये. जागा लहान एवढे मोठे लोक
गर्दी, गर्दी.
हम्म, तिकड काय मॉलगिर आहे क एकांदा?
हो वादी वाद आहे ना!
म्हणजे मोठा असेल ना?
हा ये जोकधी फिरायला, इकडे आच्या गावला.
गाव कोणचे?
अकोला!
अरे, हो अकोलाच अकोल्याच म्हणलं ना पण. अकोल्यामध्ये कोणचं दुसरं गाव आहे का?
अकोलामध्ये इकडे राहयतो आम्ही!
अलीकडच्या साईडने का हा, हो का? तिथे एरोप्लेन स्टेशन बनायला पाहिजे होते अकोल्यामध्ये.
हम्म त्यांना रेल्वे स्टेशन बनलं कसं बसं, एरोप्लेन स्टेशन टाइम लागेल त्यले.
बनवाल म्हणा लवकर काय ते रेल्वे इथ बोर होते या रेल्वेन.
हो, आपली ट्रिप फायनल कराय लागतीय.
कुठं जायचं काही नक्की ठरवलंच नाही रे?
हाऊ ना ठेरवलना!
कोणाच ठरवलं?
मीटिंग झालती ना काल.
अरं मिटिंग पाहिलं मी मेसेज एक मेसेज करते ना, एखादा ऑनलाईन येत विचारलं फक्त.
ते व्हिडिओ कॉल केलता तर पण काही उचलला नाही जास्तजणांनी पन मेसेज केले.
उचलत नाहीत, लोक काय करतात काय माहित इतके बिझी आहेत कामात.
आता काय सुट्ट्या एक सारख्या नाहीत सगळ्यां
ह तु काय बीएड झालं का, मग कसं काय किती हे चालू आहे हे वर्ष?
संपलं, निकाल राहिला फक्त आता.
हो का. मला ते बीएडच समजत नाही यार काय असते बरं ते.
बीएड बारावी नंतर ग्रॅज्युएशन झाल्यावर घ्याला लागत ते.
म्हणजे बी ए करणं लागण लागतयं का... कंपल्सरी.
हो बी ए एम ए काही पण ग्रॅज्युएशन केल्यावर होईल ते. ह.
हो का. त्यानंतर मग काय दुसरं कॉलेज वगैरे असते क काय असते?
बरं हो चालतय. हो हं काय झालं? कोणत्या गावचा हाय? मी मालेगाव. वाशिम मालेगाव. गाव गाव मालेगाव. प्रॉपर भौरत. भारत हे नाही ना सोंडी, सोंडी, सोंडी. कधी बाहेर पडायचं? काही नाही काम होतं थोडं. जिल्हा की काय?
जेवण केलं का नाही?
नाही इकडे डब्बा सोबत आहे. पण जेवण नाही केलं नाश्ता केला. ह
अभी चार वाजले ना. !
हं आता ड्युटी संपली की घरीच जाणार.
ड्युटी कुठे? शाळेवर आहे का?
नाही इकडे शिक्षण विभागात.
हो का म्हणजे काही पेमेंट वगैरे भेटते का त्याचा?
नाही ते बोलावतात झाडून बिडून काढायला थोडं. हो.
हो का? हा हा. मग आता कशाने गाडीने येता का? बस ने?
आता आज सायकलन आलो ब.
बापरे! हा आकोला.
हं!
हो. अकोल्याच्या बाजूला गाव हाय एक.
हो जास्त काही. दूर नाही जवळपास पाच, सहा किलोमीटर येईल.
हो का?
हं.
तेच म्हणलं सायकल नाही. इथून साठ किलोमीटर तर जाऊ शकणार नाही?
नाही तिकडे हाईप्लॅन या - - ता
कधी येतय?
आज नाही तर उद्या येईल.
हो का. ये मग येऊन काहीतरी मेळ करू मग - -
पार्टी देत असल तर येतो.
पार्टी का? हं रविवारी करू ना? बरं आज शुक्रवारी मला पण जमत नाही.
जमते ना.
मन लाईन जव दिली असती रे पण जमतच नाही ना
तुलाच थोडी खायची आमच्या साठी दे तू
येऊ ना रविवारी जाऊ ना आता एक एक का अजून दिवस वाट पाहायचा. बघत शनिवार रविवार आलाच मग परवा दिवशी
अ तूझ जसा म्हंचील.
नाही रे पुन आता कन्फर्म म्हणलं ना.
आत काय विशेषयच नाही.
हम्म, तेच म्हणलं काय दतो म्हणल ना ना रविवारी.
ह आता आपल्या ट्रिपचा विषय चालू होतना.
हां हां ट्रिपचं का,
केरला फिक्स आहे मग.
केरला.
हा जुन्नर का मुन्नर काय आहे ते.
पैसे किती लागत तरे.
अ पैशाच काय ट्रेन न कमी लागतात. तरी पाच सात हजार धरून चालायचे.
पाचसात हजार.
हम्म. जवळपास चांगलंच दूर येते.
केरळमधल्या आंध्र प्रदेशमध्ये तिकडे येते ना रे.
हो वर दे.
होन हो ना.
म का ते आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश खाली आहे.
कुट. केरला स्टोरी पिक्चर त्याच्यावर नाघालय काय.
हो क, पाहावं लागेल तिथं आता स्पॉट वर जाऊन डायरेक्ट.
काय नाहीत ते.
तसं पण होऊ शकते.
हा काय सांगता येते. हम्म.
पाणी थांबला का नाही.
पाणी थांबल्यासारखंच ये पण काय सांगता येत नाही डबल येऊ शकते.
सकाळपासून किती सेकाळपासून किती फोन लागवले.
अर एक बी नाही कामातच हो. हो ती नेटवर्कच नव्हतं इकडं पहिलंच आहे पहिलं पहिलाच आहे. हम्म.
तेच ना का मणी होते का नाही होते का नाही.
मग. व्हायला यार ती वायफायवर चालू आहे मला नेटवर्क काय आत्ता पण नाही चालू आहे नेटवर्क.
होऊ ते इकडे जरा कमी जास्त करूला.
हो तिथे अटकायला थोडा थोडा आवाज पण इथं काहीच नाही चालू माहिती आहे काय.
असले. आता पाण्याच्यान जीओची रेंज जातेच.
हम् जीवच काही समजत नाही यार कसं काय पाण्या नाही कसं काय जाते म्हणजे काही हेच नाही समजत.
हा आता ती आहेच की त्याच्यावरच निर्भर हो आप आपण.
बर पाण्याचा काय संबंध आहे लैणीचा पण काय संबंध आहे बाकीचे नेटवर्क चालतात पण हे जिओ वगैरे, हे चालत नाही.
ह. अंबानीचाहीन तर.
काय माहित काय हे तर.
परवडत नसल म्हणून कमी जास्त करतात असतील
हो अरे पाण्याचं बी पाणी पडत का नाही आता ते लाल लाल आळ्या नीग तर बाहेर मोठ्या मोठ्याने हम् लय मोठा होतात अशा गुच्चाच्या गुच्चाले कसं कसतरीच वाटते आर त्या.
हो आता सुरुवात झाली तेची.
पण आर लय मोठे आहेत. कुठं कुठं घुसतात ते इकडे तिकडे घरादरान च बाहेर इकडे तिकडे.
मोसम.
पण हिरव झाला. हो मोसम चांगला आहे हिरवं सगळं गवतं गवतं हिरवं झाला आता पणं. या एक पंधरा दिवसातच.
मग आवाज क्लिअर येते का कसा अडकून येते.
नाही आवाज तरं क्लिअर यायला.
नाही मले डबल डबल येऊ लागला.
स्पीकर वरं आहे का मोबाईल?
नाही.
नेटवर्क मुळं होत असेल आर तसं. हम् मा यायला का नाही क लियर
तुला क्लिअर येते मायाच डबल डबल येते.
हम्म ते काय नाहीत रेकॉर्ड वगैरे होत असेल म्हणून तसं होत असेल काही.
हो काय सांगा.
हम्म. झालं जरा असं का आता काय ते वातावरण तेवढं हे झालं की मगं कायं कुठं पण फिरता येत रे.
हो तेच
पाण्या पाण्या पावसाचं जरा असं होतंय.
आता शेतकऱ्याला जास्त त्रास आहे त्याचा.
हो यार ते पण आता पाणी पाऊत जास्त वाढलाय की ना इचू काट्याच पण भीती वाटते आता.
शेती बीती असालं ना घरी.
हम माय घरीत नाहीर शेती आधी होती पहिले. नांदेडला होतो ना तेव्हा.
असं.
हम्म.
कालच फिरून आलो मी
कुठून नांदेड का?
नाही इकडे अ वाशिम जिल्ह्यातीलच आहे गावं.
हो
तिकडे शेती आहे.
हो शेती मगं ती कोण सांभाळते शेती वगैरे?
आता इथून फक्त.